हॅलो नमस्कार हॅलो येते ना आवाज. हा हा काय म्हणतय मग.
हॅलो.
हॅलो.
हा येते आवज तूमचा.
हो तेच म्हणलं काय म्हणताय काय चालू आहे.
काय नाही तुमचं.
माझं छान निवांत चालू आहे माझं पण बसलीच आहे तेच मोबाईलच घेऊन बसले होते. तोच विचार करत होते की आता इंटरनेट एवढं झालंय हल्ली सगळ्यांकड मोबाईल असतात. तर म्हटलं इंटरनेटचे म. परिणाम चांगले पण आहेत आणि वाईट पण आहेत. तेच नाही त्यामुळे म्हणलं की ती मुलांकडं हली आता सगळ्या लहान मुलांकड पण अं. बऱ्याच मुलांकड इंट हे असतात मोबाईलच असतात घरात. वर्किंग पेरेंट्स असतात त्यामुळे मोबाईल घरात असतोच.
बरोबर. पूर्वी कस आणि ते मोबाईल नस नसल्यामुळे मु मुलं असे ग्राउंड गेम म्हणजे. ग्राउंड वर खेळायचे. एक त्यांचं एक आरोग्य चांगलं होत त्यावेेळेस आ. घरात बसून बसून आपण काय करतो की. बाबा मस्ती करतोय किंवा गोपाळ करतोय कि मोबाईल काही काम. मग त्या मुलांनास का. एका गोष्टी आडकावून ठेवायचं. मग ते आताचे पालक हे करत असतात मग ते सोपं ऑप्शन काय आपल्याकडे. मोबाईल. म्हे मोबाईलच प्रमाण इतकं म्हणजे ते लहान. पोरांना अट्रॅक्टिव्ह झालेलं आहे ना किथ अ. लहान मुल सुद्धा आता एवढ्या एवढ्या दीड वर्षाचे. वर्ष कि जन्म हा जन्मपासूनच त्या लोकांना.
स्कोरल करायला य सगळ य म्हणजे तीन वर्षाच्या. मोबाल छान वापता येत युट बून चित्र लक्ष ठे. मग चित्र लक्षात ठेवून त्याच्यात बघायचं.
सरकवा्हायचं कसं खाली करायचं हे आता इव्हन एवढेवढे मुलं सुद्धा. ते बरोबर करतात आ इंटरनेटमुळे कस. काही गोष्टी चांगल्या आहेत त्याच्या शिकण्यासारख्या काही गोष्टी वाईट पण आहे.
वाईट आहे आता लहान मुलांना कसं आपण आता ते युट्यूब किड म्हणून आहे ऑप्शन त्यामुळे मी कस. तो आहे त्याच्यात काही वेगळ. त्या वर्षाच्या आतच येतात मग ते तरी सुद्धा आता. आपल्याला कस सर्च करायचो आपण. ब्राऊझरमध्येध्ये टाकायचं टाईप करायचं तसं नाही आता वॉइस सर्च दिले. मग तिथं टच करून पाहिजे ते व्हॉइस सर्च करायच इतकी हुशार झाली आहेत मुलं. मी मी विचार करत होते की मुलं म्हणजे. चांगलं पण परिणाम आहे आता स्कूलमध्ये त्याला सांगित. हो की एक छोटे फाइव्ह सेंटेन्स तुम तुम्ही लियचे म्हणून. अ शोधून काढायची तर त्यानं घेतला मोबाईल. मोबाईल मध्ये फायु सेंटेनस अस शॉर्ट सेंटेनस अस सर्च टाकला. इमेजेस काढली आणि लिहून काढले कितवीच सिनियर केजी मध्ये असताना. बघून लिहून काढली मी म्हंटलं तू काय करते म्हणत. मिस मला होमवर्क दि असेल ह म्हंटल आहे हा चांगला. पण तुला एवढं कळंय म्हण त तू पुढे अजून वेगळं पण कर.
ते पण आणि कसं म त्याची ती विचार करण्याची क्षमता त्या ठिकाणी कमी होऊन जाते ना. आता कसं सगळं थं मिळतंय इंटरनेट मु बरोबर हो आता ते क्लिक. केलं म्हणजे आपण काहीतरी सांगितलं ते तसच सगळं येणार त्याच्यावरती.
हम्म.
विचार नाही करत की बाबा पाच सेंटेनस सांगितले. कसे काय तयार करायचे किंवा कसे असणार आहे बरोबर. मग हे ते विचार करण्याची क्षमता त्यांची कमकुवत होते त्या ठिकाणी.
होईल तसं मी स्वता. तयार केला पाहिजे पण ते काय करतात आणि आता गुल जेमिनी जेनी वरे किंवा काय बा. चॅट जीपीटी वगैरे काही आलंय हा काय विचारायचंय तुम्हाला विचारा मी सांग. हे विचारा आम्ही सांग म्हणजे मुलांची विचारक्षम खुंटलेली आहे मोठी मुलं सुद्धा त्याच्यावरच असतात.
म असं तुम्ही जनरल काहीतरी विचारलं तर ते खूप विचार करून सांगणार, नाहीतर मग डायरेक्ट मोबाईल काढला की त्याच्यात सर्च करून सांगणार, अन् ते व्हॉट्सअप वर एक ऑप्शन आलाय बघा.
हो ए आयचा ए आयचा ऑप्शन तिथं सुधा तेच ना म. म्हणजे माहिती विचारली, कि तिला कसं माहिती?
आणि ते सगळंच म्हणजे मी पण आता एक नॉर्मल असं घरातलंच विचारलेलं मुलांबद्दलच. तर ते एकच प्रश्न आधी टाकलेला मी तब्येत वगैरे त्याच्यावरून त म नेक्स्ट टाइम मी थोडं आठदहा दिवस झाले मग म्हटलं असं असं प्रॉब्लेम आहे, हा तुमची एवढी मु एवढी मुलगीये आम्हाला माहितीये त्यांनी म्हटलं आबा मी सांगायच्या आधी हो हो मी सांगायच्या आधीच त्याचा सगळं तिकडून एवढं मोठ लिहून आलेल, की बाबा यांना आपल्याबद्द दल एवढं कसं माहिती?
ते आपलं कसं गुगल च्या अकाउंटमध्ये सेटिंग असतं, आपण काय सर्च करतो काय काय सर्च कुठल्या कुठल्या प्रकारचे केले. हे सगळं सेव्ह राहतं तिथं आणि हे आपल्याला लक्षात येत नाही, म्हणजे आपली छोटी छोटी फोर्मेशन नेटरवती सगळी गेलेली असती की तुम्ही कुठल्या प्रकारचं बग काय कशाच्या रिलेटेड?
म ते म्हणत हीमग मी हा मग मी असंच विचारलं ना साडे अकरा काहीतरी दरम्यान, तर ते म्हणतं गुड नाईट. तुम्ही आता उद्या विचारा म मी म्हटलं गुड नाईट तुम्ही झोपा. तर त्यांच रिप्लाय आला निकडून मॅडम आम्ही झोपत नाही. म मी त्यावेळेस एवढं म्हणलं बाबरे हे अ मला आज वाटलं नाही की अ इंटरनेट म्हणे काहीतरी कम्प्युटरचं डोकं पण पण
नाही मग कोणीतरी बोलत असल्यासारखं बोलतात.
हो हो खरंच असं कोण तरी आहे समोर असं ते रिप्लाय करतात तिकडून. ते म्हटलं बाबा मी चुकली का काय म्हटले झोप म्हणून.
ते म्हणजे इतका प्रोग्राम तो बनव लेला असतो ना, ज्यांनी कुणी म्हणजे आहेत हुशार आहेत. म्हणूनच इथपर्यंत पुढं बनवलंय तेे. म्हजे ज्यानं बनवले तो खरंच खूप हुशार असणार आहे.
खूप छान ते अ बघा. खुप छान आहे कारण आपण काही सर्च केलं ना ते एकदम ते असं आपल्या कोणीतरी आप प्लच बोलतंय बाबा वाट-जाणवतंय आपल्याला न्हाई का, ए इंटरनेट चा एक वापर तो पण छान आहे. पण मुलांसाठी मी मुलांसाठी म्हटलं गेलं ना पण मग त्यांच्यासाठी थोडं हेे ते अवघड.
नाही कसंय माहिती मिळतेय सगळं मिळते, पण कसंय मुलांना रेडीमेड मटेरियल नको. तुम्ही माहिती घ्या तुम्ही नेट वरून माहिती मिळवा हे करा. पण कस होतं आता प्रोजेक्ट बनवलेले हा हे करत ते करत म्हणजे मुलं स्वतःचा विचार
नाही करत ना नाही करत नाही. करत, तेच झालंय अन् ते लॉकडाऊनच्या पिरियड पासून तर जास्त म्हणजे हेमो बाईलचा वापर जास्त प्रमाणात व्हायला लागलाय. कारण ते ऑनलाईन टाकायला लागले सगळे. बोरना ते हे झालं मग एक चान्स मिळून गेला की नाही बाबा मोबाईल वर पाठवतय मग ते अभ्यासा अभ्यास करणं सोडून त्याच्यामध्ये दुसरंच काहीतरी गेम वगैरे खेळत बस
हम्म मग आणि सगळं येतो सगळं म्हणजे प्ले स्टोअरमध्येध्ये जाय कसा गेम इन्स्टॉल करायचा कसा डिलीट करायचा सगळं सगळं माहितीये. म्हणजे एवढे लहान असून सुद्धा या मुलांना सगळं समजत.
माझच मुलाने मा पाच वाजता म मोबाईल आहे म्हणजे नाही का हे काहीतरी गेम डाउनलोड भरून द्यायचं काहीतरी स्टोरेज वगैरे फुल करून द्यायचा. मग ते पैशांचे गेम असतात ते. तीस रुपये भरून किंवा वीस रुपये भरून तो गेम खेळायचा काही काय म्हणजे त्याचं म्हणण
ल लॉक करून टाकले पैशच काहीच माहिती नाही अजुन. लॉकच असतना त्याला पासवर्ड पण कळुन दिला नाही मोबाईल त्याला त्यामुळे मी मी जर इकडे तिकडे असेल मोबाईल असेल तर ते बघू शकत नाही त्यामुळे मी एवढा तरी केलं की माझ्या परमिशन शिवाय तुम्ही अर्धा तास किंवा दहा पंधरा मिनट काय ते मोबाईल बघायला देणार. बस त्याच्या व आणि ते पण रोज नाही सुट्टीच्या दिवशी.
आता कसं काही काही बघ पालक थोडे स्ट्रिक्ट असायचं. कडक असतात ना मग त्यांच्या मुलांना काही प्रॉब्लेम ते पण मग जे काही एकदम लाडवलेले ज्यांना ज्यांच्याकडे काही ऑप्शनच नाहीये किंवा जॉबला चा जॉबला जाणार म्हणजे पोरांना घरी ठेवणार. मग ते एक मोबाईल घेऊन जाल काहीतरी चुकीचं काम करतात आणि आता कसं ते इंटरनेटमुळे ना काय काही ठिकाणी एकदम फ्रॉडची काम फ्रॉड वगैरे पण व्हायला लागलेत जरा.
आणि कसं होतं नको त्या गोष्टी इंटरनेटवरर लगेच सापडतात. अस होत त्यामुळे कस होत कमी वयात सेटिंग वगैरे आहेत. पण ते प्रत्येकालाच जमेल असं प्रत्येकजण करतच अस नाही आणि ठीक आहे एकाने केले आपण पण मित्रांमध्ये गेले दुसऱ्या मित्रांना विचारून ते कसे मुलांना सेटिंग काढायला सुद्धा येते. सुद्धा जमतात इतकी मुलं हुशार झालीत.
आहे ते चांगलं पण पण मग वाईट पण बघ असं काहीतरी
असं होतं म्हणजे लहान वयातच लहान वयात मुलांना बरीच काय काय माहिती
माहिती म्हणजे हा आपण आता दहावीेत जरी गेलेला दहावीेत असताना सुद्धा कधी ते मोबाईल बद्दल असं एवढं नॉलेज नव्हतं. ग्रॅज्युएशन झालं म्हणजे पूर्ण हे झालं. त्या पंधरावी झाली त्याच्यानंतर गॉबट नंतर मोबाईल घेतलेला साधा. पण त्याच्यात पण एवढा इंटरेस्ट नव्हता हं ना मग नंतर किंवा थोडफार ते स्क्रीनचा मोबाईल आलेला. आता प्रत्येकाकडेच नव्हतं ना तेव्हा.
तेव्हा नव्हत आता हे तर मी तर माझ्या तर मी शाळेत असताना मोबाईल हा विषय नव्हताच म्हणजे निघालेलाच नव्हता.
हा नाही नाही आम्ही आता मी पण दहावीत गेलेली तर एकच मैत्रीामच्या चार पाच जणांचा ग्रुप होता त्यातून एकच म्हणजे घरची जरा चांगली होती ती. तर तिच्याकडे साध बटनांचा मोबाईल तर त्या एका मोबाईलवरून आम्ही म्हणजे आमच्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट वगैरे तिच्या मोबाईलवर व्हायची आमच्या घरच्यांची किंवा काही नाही का मग तो एक फेसबुक फसबुक ट्रेंड होत बघा तेव्हा फेसबुक चालू करायचे. त्यावर असं काहीतरी इंटरेस्टिंग वाटायचं हे इन्स्टा वगैरे नव्हत तेव्हा. फेसबुकच
मी जेव्हा म्हणजे माझ्याकडे होता ना तेव्हा ऑर्कुट होत ते म्हणजे कॉम्प्युटर होता तेव्हा ऑरकुट होत कॉम्प्युटर होता मोबाईल नव्हता तेव्हा.
हे मोबाईलच तर आमचं तर फेसबुक आम्ही एका याच्यावरून लॉग आउट झाला का ति स्टार्ट करणार ती दहा पंधरा मिनिटं घेणार तिच लॉउट मारला तर तीसरी घेणार मं त्या मोबाईल वरून आम्ही हा हा दहा रुपयाच वीस रुपयाचं रिचार्ज करायचे बघा ते स्क्रॅच करून. वाउचर भेटायचं ते दहा दहा रुपयाचं. आठवतं का रिचार्ज मिळायचं.
हॅलो हॅलो
हा येतय ना ऐकू.
हाऽ हां येतय येतय,
आता कसं म्हटलं अगदी बसल्या बसल्या रिचार्ज इथंच बसून.
हो, मग तेच ना आता कोठे हाल हालचाल नाय शरीराची, काय नाही, त्याच्यामुळे जास्त दुखापत पण व्हायला लागला शरिराला आता. असं झालंय, पूर्वी कस सगळं शारीरिक काम होते नाही का, म्हणजे शरीरात काम होती सगळी शेतात जायचं, म्हणा किंवा कुठं जायचं तर पाई जायचं. किंवा कोणत बिल भरायचं तर पायी जाऊन भरून या्यायचं आता तुम्ही जागे बसल्या जागी सगळं काही करू शकता.
हा मग बिल भरायची म्हणलं तरी लगेच ते
इव्हन ते असं काही खायचं प्यायच जरी मागवायचं राहिल ता जेवण स्वयंपाक करायचा कंटाळा राहिला तर तुम्ही ऑनलाईन मागू शकता काहीतरी. म्हणजे एवढं ऑनलाईन ते याच इंटरनेटचा फायदा लोक करून घेतात आता. म्हणजे शरीर स्तूल होऊन गेलंय एक म्हणायच तर आता.
चालेल मॅडम आपलं दहा मिनिट झाले, हॅलो हॅलो, करा तुम्ही नंतर परत कधी हा.
हो चालेल की नंतर करते हो चालेल हा.